ह,
हा,, आता दोन मिनिटं बोलाय पाहिजे, तीन मिनिट.. असंच करूण मला लाव,, मग प्रश्न येत्यात..
हम्म,, बर बर चालतय जेवलीस.
चांग हो नाही आलो.. जेवलीस..
जेवलो कि आता, तेच मम्मीचा फोन आलता ग तुला पहिला फोन केलाऽऽ त चलण्या नाही आ मला कव म्हणला..
हम्म.
आणि,,, म कॉलेज..
कॉलेज आता संपलं,, आता सुरू होईल जून महिन्यात.. अऍडमिशनचा..
हम्म, हम् ह,
मार्च महिना त काय किलतीस..
हा,
महिला बघाय,,, मयुरी. मयुरी देसाईला बघायला गेलतासा,,, ग तीला बरं वाट नाऽऽ
कोणाला?
मयूरी देसाई हा. तिला क नी कानात आवाज यालाय म्हण आणि चक्कर याल्या
कानात
हं कानावर कायतर एकदम मारल्या लय ते आवाज येत नाही काय
हं
आवाज येऊन तिला चक्कर यायल्या.
मग
मग आयसीयू मध्ये होती म्हण. आता आणलय घरला मग सोमवारी ती कानाच्या दवाखान्यात जाणार आहे. कानाच हाड सरकलय खुळे काय नव. त्या कानातील लाई त्यावर दुसऱ्या उजव्या हा उजव्या कानात तीला ऐकूच येईना म्हण. मग आता जाणार आहे. कानाच्या दवाखान्यात मग काय करतात काय माहित?
हम्म
अ बाहेर सगळी झोपल्यात ते ह्या बी कुठं हैत. काय माहित म्हणलत्या बाई पोरी बी टीक कराल्या. इंजिनिअरिंग डोक दुखणार.
हं
तू बी सी ए करायलेस ना?
व्हयं झाल आता. बर बंद कर
बी सी ए मधन काय कॉम्प्युटरच होतयं व्हय इंजिनियर.
आ.
बी सी ए मधन काय होतयं कॅम्पुटरच
हा आय टी कंपनीत अ कॉम्प्युटर वर गं
म्हणजे काय काय त्यातन होतय?
ह्यातन काय होत नाही. आता एम्प्लॉईज व्हायला पाहिजे. कंपनीतले घेतेत की आयटीचा मोबाईल तयार करत्यात तिथ. परत अ का कॉम्प्युटर हा.
मला ते एक काय माहित नाही कशातन काय होतय. कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स एवढच माहितीत बाई बी सी ए आणि काय काय असतात किती ते लगु सुन हे कस करतात की ते जरा माहिती करून घ्यायला पाहिजे मला खुळ्यात निघतेय कोणत चार माणसं विचारताना.
मुळे शंगरे युट्यूबवर टाक.
अबग बी बी सी ए तुझं ते कॉम्प्युटरच असते.
हा.
आणि बी टेक म्हणजे?
बीटेक म्हणजे इंजिनीअरींग.
इंजिनिअर कसला इंजिनिअर
टेक्नॉलॉजी म्हणजे अस बी सी ए सारखच आहे ते जरा ॲडवांस आहे कंप्युटर तसंच असतंय त्यात सगळ
कॉम्प्युटरच इंजिनीअर होय?
हम्म
आणि ती रक्त रक्त लग लघवी चेक करत्यात त्याला काय म्हणतात?
सअअअ त्याला हॉर्म पण म्हणतात का? नर्सिंग म्हणतात. नर्सिंग म्हणतात.
डिफार्मसी डिफार्मसी कसला असते
ते फारमासी
कसली फार्मसी बी फार्मसी कधी फार्मसी
पला बी फार्मसी असत्या मग डी फार्मसी असत्या बी फार्मसी झाल्यावरती आणि जरा त्यातच अभ्यास करायचा असल तर डी
विी म्ह काय असते त्यात औषधांच
ह औषधस साया करायचं आणि मेडिकल टाकायचे ते पण जहातात फार्मसी म हम्म
माझी त मेडिकल फिल्ड ग
मतल
मेडिकल शिकलं हम् श्रद्धा श्रधा
आमचा आ प्रशन झाला थोड्या वेळामध्ये तर तुम्हाला फोन करते कोण आलात कोण आलात
पुणाचा